हा बोला की
काय करायला
काय हॉटेल वर आहे चालाय जरा लग्नात जेवणाच नियोजन चालूय हाय
हं लग्ना जेवणा लग्ना जेवण करताय करताय होय तुम्ही
होय होय लग्ना जेवण असते नाश्ता असते.
हा हा ह
ह सकाळी शिक्षण झालंय की बी कॉम झालेय
हा ह बी, कॉम झाले का. ह, काय काय आता काय काय काय मेनू काय काय असते तुमच्या जेवणाचा
मेनू जेवणाचा मीठ, लिंबू, कोशंबीर पांढरा भात, वरण त्यानंतर मसाले भात
हं हं.
श्रीखंड असल तर श्रीखंड असतय किंवा पुऱ्या हे अस बासुंदी असते.
ह खीर, खीर, खीर कोणत्या टाईप मध्ये करू शकतय कुठल्या कुठल्या टाईप मध्ये?
अ खिरीच काय आमच्याकडे नियोजन एवढ नसतंय खिर आम्ही जास्त करायला बोलायला नाही कारण की आम्हाला जास्तीत जास्त कसं हाय श्रीखंड पुरीचं जेवण जास्त असतंय.
हु, कारण इथ गणपतीची ते न गणपतीची नवरात्रीची ऑर्डर ते न नसत्यात, ते तुमास नी येत्यात. म्हणजे तुम्हाली ती शेवाया ची ती, खीर गव्हाची असं आपली गावाची खीर येत असली तर म्हणजे असं इथ सांगायला बरं नाही.
हुं हु हुं त्याच कसं आहे आम्ही जास्त खिरीच्या नादला कधी लागत नाही.
हां हां.
हुं हुं आमचं कसं शिरा स्वीट मध्ये शिरा असला तर मग शिरा चालतय.
हा हा.
शिरा सुजी हे चालतं
हं, कुरमा पुरी तेन सगळं करताय
होय होय सगळं असतयं त्यात एकात ताटाला प्रत्येक आयटम म्हणजे सुरुवातीला आम्ही थाळी सांगताना लग्नाची मीठ, लिंबू
हम हम्म.
त्यानंतर पांढरा भात असतय वरण असतय. आमटी असतीया.
हम्म.
परत तुम्हाला कुरमा कुरमा म्हणजे पनीर कुरमा असते पनीर त्यामध्ये मिक्स असतय.
हां हां.
पुरी श्रीखंड असेल तर श्रीखंड, बासुंदी असेल तर बासुंदी किंवा आम्रखंड असेल तर आम्रखंड. म्हणजे आम्ही देताना कसं जास्तीत जास्त श्रिखंड पुरीच देतोय. आम्हाला ते बरं पडत म्हणजे
म्हणजे कसं असते तुम्ही अस प्लेट वर असं ऑर्डर घेताय का असं अं डायरेक्ट न ही
त्या लग्नाची ऑर्डर कशी असते ताटावर असते म्हणजे अनलिमिटेड ताट येते तुम्हाला. दोनशे तीस रुपये, दोनशे चाळीस रुपये असं बसतय ती. मग तुम्ही किती खायल तेवढं खाय आणि थाळीची सिस्टीम आहे ती आपली रेग्युलर साधी थाळी आहे.
हम्म.
त्याला ती तीन भाज्या, आमटी ताकवाटी. मग त्यानंतर शेंगदाणा चटणी. लिंबू, लोणच, पापड, दोन दोन किंवा चपात्या. त्याला पण आता नवीन पद्धती मध्ये वरण भात आणि मसाले भात. केलाय चालू. ते आपल्याला साधी थाळी दीडशे रुपयेला बसतीय ते कसं एकटा जर. ता एका ताटात जर जेवत असत. जर मग त्याला जरा थोड फार एक्ट्रा वाढायला चालतय आणि एका थाळीत जर दोन लोक. बसली तर मग त्यांना लिमटेड मध्येएकच हायचे ते त्यापेक्षा आपल्याला लग्नाचं जेवन कसं. अनलिमिटेड रे रेटमध्ये परवडते.
हा हा.
मग आमच्याकडे कसं दोन पॅकेज आहेत एक लग्नाच पॅकेज असते. लव्ह मॅरेजचं आणि दुसरं ॲरेंज मॅरेजचं असतं.
हा.
आरेंज मॅरेज ला कसं तुम्ही समजा एक पन्नास लोक जर असाल जेवणाची तर ते तुम्हाला. आत्ता पा सव्वीस सत्तावीस हजार पर्यंत बसते त्यामध्ये. तुम्हाला जेवण हॉल हॉलच भाड बर. भटजी भटजीच विधी बिधी विधीच साहित्य हार. तुरे चिनरी टोपी उपनम मंडोळी हे सगळं येते त्यामध्ये
ह हा.
तुम्हाला येताना फक्त कसं मुलगीचे कपडे आणि मुलग्याचे कपडे तेवढे. तुमच काय समजा हळदीच कार्यक्रम काय आसेल तर ते तुमचं वैयक्तिक साही सही. असा विषय असत जेणेकरून तुम्हाला कस लग्नाच परवडत.
ह.
आमचं सुरुवातीला सकाळचं कसं नाश्ट्याचं असतय.
हम् हम्म.
उडीदवडा, वडा
हम् हम्
इडली, डोसा, कुर्मा पराठा, कुर्मा पुरी हे असतं. तुम्ही काय करता?
मी फॅन्ड्रीत आहे.
बरं
मशीन शॉपलाये, मशीन शॉप.
मशीन शॉपला हां हां हां.
हं सीएनसी, व्हीएमसी मशीन शॉप.
हा हा हा
हम्म ते तं असतोय.
बाय हं हं.
ऑपरेटिंग करतोय, म्हणजे गा पर सात आठ वर्ष झालं आहे की.
ह हं
फोर व्हीलर, टू व्हीलरचा स्पेअर पार्ट तयार होत्या आमच्या इथं. हम्
कोणत्या गाडीचं ते काय सगळ्याच? सगळ्याच गाडींचं होतंय काय, असं म्हणजे
होंडा
हां ह ह
फोर व्हीलरमध्ये टाटा, हे टाटा मोटर्सचं वेगळे, टेल्कोचे तीन जॉब असतात.
हा हा हा
हम्म आमच्या इकडं, टाटाचं मार्केट जास्त आहे. मग कसं आता टाटामधे हे आहे ट्रक. ते तेे हे टेम्पो असतात, ती बारकी हे छोटा हत्ती तेन वगैरे अं हा याच सगळं, हा व्हील व्हिल असत्यात हा. हम्म.
इकडं नवीन झाले बा कनरवाडीला
हं हं
तिथं तिथं होतं एक वर्षभर केली मी टाटा मोटर्सला.
हम. ते व्हीलचं असत्या, हेचं चाकाचं ते हे असत्या ड्रम तीन.
हं हं हं
ते हम्म
खरं तर ड्रम मोठा आहेत ना मोठ्या गाडींचं, काय बारक्या गाडींचं आणि मोठ्या गाडीचं सगळंच हे होते. बारक्या गाडींचं, म्हणजे छोटा हत्ती एंट्रा आणि हं हं हम.
हं ते मशीन शॉपमधे आम्ही मशनिंग तेण करतोय ना.
हं हं हम
ते सीएनसी, वीएनसी वरतीये सगळं. पिक्चर तेन सगळं सेटिंग तेन सगळं मी करतो. ते बागतय मी लावते.
हम् तिथं परवडाय घेताय?
पर्मनंटच आहे. फॅनढरीतन फॅनढरीतन मटेरियल येऊन कास्टिंग येतय आमच्या इथं सेमीफीनिश ला जाते, बला मग इकडं फिनिशिंगला आम्ही येते, आमच्याकडे येते.
का? ह ह.
हुं. मग त्याचं काय? ते टुलिंग तीन बदलायचं सेटिंग लावायचं. सगळं आम्ही हे करत असतो. डेव्हलपमेंट हा डेव्हलपमेंट तेन सगळं
हा हा हा.
करत अवात आम्ही
मग त्याला हे पण हे ना म्हणजे कास्टिंग म्हणजे त्याला ब समजा ब अ साईडला बर वगैरे जर आली असली तर ते काढायला कास्टिंग म्हणतेत काय?
साईडला बर साईडला बरं असते की नाही ते हे ना आपलं फैन न घासून काढायला लागते ना.
ह ह ह.
आणि काय मशीनी ते स्टूलाच्या हे ना लेंथ प्रमाण आआ हा ड्रॉइंग प्रमाण ते सगळं ते ऑपरेशन पूर्ण कराव लागतेत.
हू हू हू तरी, आता हे तुमचं पार्ट मोठं असल्यामुळे काय वाटत नाही. ते आमच म हे म्हणजे भाऊ पण हेला होता. अ पुण्याला ट टर्नर झा टर्नर झालय, पण त्याचा विषय कसा होता? ड्रिलिंगच काम होतं, आणि एकदम बारीक असे एकदम बारीक अशी य पार्ट असायच, म्हणजे ट्यूब गाडीन गाडींचच ते, त्याला ड्रिलिंग करत होत.
ते बारीक टू व्हीलरच ते ना आता, इंजिन मध्ये बारीक पार्टच असतात सगळे
होय बारीक असतात. त्याला ते कसं, हे माप वगैरे घेऊन व्यवस्थित त्याला हे
ह ह वोय. आता सगळे सिस्टमॅटिक आले प्रोग्राम आहेत. येलो प्रोग्राम तयार करतात. निसता य. जॉब लावलं की आपोआप टुलिंग बिलिंग सगळ सेटच असतय त्यात. त्या प्रोग्राम प्रमाण मशीन काम कर करतय.
हा.
नवीन जॉब काढायचं चेक करायचं, काय साईज कमी जास्त असली तर वाढवायची कमी जास्त कमी करायची, एवढंच असते आता.
हू हू नाही आता व टेक्नॉलॉजी व वाढली नाही त्यामुळं डायरेक्ट होतेच.
पहिला कसं टूल तेन नुती डायरेक्ट टूल असाय, आता टीप्स असत्यात बारक्या आपल्या ती गोळ्या असतात तेवढ्या
हां.
तेवढं ट्रुलिंग असत, ते नुसत कॉर्नर त्याच चेंज करत रहायचं.
हं हं हं.
थोड हे कराय लागतय, ते जॉब तेन चेक करायचं सगळं. पॅरामीटरच सगळं डाईल असत्यात गेज असत्यात वरन.
हम्म.
ते सगळं करायचं, दिवसभर कस काय तो रिपोर्ट असतोय त्याचा ठराविक ह्याच्या सायकल टायमिंग प्रमाण
हम्म.
त्याप्रमाण रिपोर्ट प्रमाण काम करायला लागते आम्हांसनी.
रिपोर्ट अ अ डेली रिपोर्ट तुम्ही म्हणजे डेली देताय काय ते एकदमच सबमिट करताय महिन्याला?
नाही, नाही दरोज असतोय रिपोर्ट. आज आठ तास काम केलाय का नाई तुम्ही आठ तासाचा रिपोर्ट देत ठराविक असं एवढं मारायचं. त्यात मशीनचा काही प्रॉब्लेम आलात तर तेवढं काय किती किती मिनटं बंद होत तेवढं ब तेवढं हे करायचं.
हा रिपोर्टमध्ये द्याच.
हम्म, तेवढं सांगायच किती मिनिटं बंद होत काय प्रॉब्लेम होता.
हा हा हा.
हम्म. जॉबच्या साईज कमी जास्त ते सगळं ऑपरेटर न बघायच आम्हीच बघतोय ते सगळं मशीन चालवतोय, ते सगळं बघायच त्यान
हां हां हां, तेच तुमच्याडे अ असल्यामुळं चेकिंग वगैरे असल्यामुळे ते अ बघून द्यायलाला असत नाही तुम्हाला.
हम्म, रिजेक्शनच तिने जॉब तिने बाजूला काढायचं देन डॅमेज म्हणजे जरा सुद्धा त्याला हे चालत नाही असं बारीकमध्ये
हम मम, समजा आता तुम्ही जे रि रिजेक्शन तुम्ही करताय की नी समजा एक एखांदा पार्ट अ म ह्या डॅमेज असला तर त्याच रेन्युएशन होते? काय ते तसच वेस्ट जातंय.
त्याच त्या प्रोसेसमध्ये काय करायच आता ते परत रिजेक्शन झालं की ते परत भट्टीत जातंय.
हा हा हा हां.
ती तस पार्टी घेत नाही ना पुढची त्यांनास्नि, त्यांनास्नि, त्यांनास्नि सर्व ओक्केच लागतय.
हा हा हा.
आता आपुण सहज गाडी, आता नवीन आपण गाडी घ्यायला गेल सहज काय? तुम्ही गाडी घ्यायला गेलाय त्याच्यावर साधा स्क्रॅच असला की तुम्ही काय म्हटलं हे चालत नाही.
चालत नाही होय.
मग त्यानी, त्यांनी पण बघा कंपनीवाले पण बघणार की, गिराहिक आमच्याकडन घेत नाही. तर आम्ही काय हे करू, ऍडजस्ट करू म्हणताय म तसच ते रष्ट म्हणजे, गांजल्यालं ते सगळं बाजूला काढायला लागत सगळं. गंजलं का ना त्याला सगळं, अ हे पॉलिश पेपर मारायचं
हम्म.
ऑइल असते, त्याज एक ऑइल असतय त्यामध्ये बुडवून काढून सगळं मग पॅकिंग करावं लागतय.
हा हा हा.
रिस्की पण आहे, जरा ते एक पाठवले की ते कंपनी डेबिट टाकत्यात. कंपनी वर, पुढची पार्टी कंपनी म आमची आमसनी हे करत्या.
तुमच्या‌, तुम्हाला हे हे करत असणार पेमेंटला
हम्म काय म्हणला? हॅलो.
मग इकडे कधी येताय इचलकरंजीला
इचलकरंजीला कवा तर येतय की
हा हा हा.
इचलकरंजीला
आणि इकडं कुरूदंवाडला, काय नाही अजून
कुरु कुरुंदवाडला पाहुणं बोलवल्यावर येतोय की
हा हा हा हा. या एक दिवस सुट्टी काढून, सुट्टी सुट्टी काढून या एक दिवस नाश्त्याला तेन
हा हा येतो की
हम्म चालतय.
कुरुंदवाड मधे कुठ हॉटेल आलं तुमचं?
अ कुरुंदवाडीमध्ये नाही वाडीमध्ये आहे, आपण मंदिरला जातोय की नाही त्या लाईनला द दत्तछाया म्हणून आहे. हम्म. आला तर येऊन जावा मग दत्त छाया
दत्त छाया काय
हां.
हा हा, आल्यावर येऊन जातो तिकडं